हॅलो.
हॅलो बोला.
हा नमस्कार ताई.
नमस्कार नमस्कार काय म्हणताय कशा आहात तुम्ही?
म म मजेत तुम्ही?
हो मी पण छान आहे काय चाललंय तुमचं सध्या हा.
सध्या बस बाकी संध्याकाळची तयारी
हो आता संध्याकाळचं आहे ना मला असं कळलं की तुम्ही खूप काय काय छान छान पदार्थ बनवता. आम्हाला तरी शिकवा. आम्हाला तरी शिकवा कसे काय काय बनवतात ते काय काय तुमची
स्पेशल स्पेशल पावभाजी
हो अरे वा.
पावभाजी नाशिकची चुलीवरची मिसळ.
चुलीवरचं.
मिसळ.
मिस्सळ अरे वा तोंडाला पाणी सुटायला लागलं हो. पदार्थांची नावच ऐकून चालेल. चालेल सांगा हो मालक मला काही म्हणजे मला असं स्पेसिफिक असं काय नाही आवडतं सगळं गोड पण आवडतं तिखट पण आवडतं व्हेज, नॉन व्हेज दोन्ही आम्ही सगळं खातो‌. त्याच्यामुळे असं सगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला आवडतो छान वाटत बाकी आणि पुरणपोळी वगैरे करता की नाही
हो पुरणपोळी करते ना.
हा मग सांगा तरी तुमचे काय
प्रत्येक आपले आपले महाराष्ट्रीयन चे सण अशे आहेत की पुरण पोळी होतच असते.
हो खरंय खरंय बरोबर हा
पुरण पोळी शिवाय आपला प्रत्येक सण अपुर्ण च
हो नाही असतच ना पुरणपोळी आणि असं नाही की आपल्या इथे कोण असं आहे की ज्याला पुरणपोळी आवडत नाही.
बरोबर हो की नाही म्हणजे जसं आता आपण म्हणतो आता हा आंब्याचा सीझन आहे त्यामुळे जनरली आंबे किंवा आमरस हे कोणाला आवडत नाही असं होत नाही शक्यतो
आमरस पोळी चालतच.
हो ना तेच तर म्हटलं म्हणजे कोणाला आवडत नाही किंवा नको असं कोण म्हणणार नाही.
तसच पुरणपोळीच्या बाबतीत होतं ना पुरणपोळी जनरली कोण नाही म्हणत नाही असतील अफवाद त्याला काय जण नाही असं नाही पण जास्तीत जास्त मेजॉरिटी लोकांना आवडतातच पुरणपोळ्या म्हणा आमरस हे हो की नाही
पुरणपोळी हा महाराष्ट्रीयंनचा स्पेशल अस म्हणायचा.
हो खरंय खरंय खर तर आहे आमच्याकडे पण एक जण पुरणपोळी न वाढली माझीच धाकटी नणंद आहे तिला पुरण पोळी नाही आवडत ह
बनवायला आवडते पण खायला गोड नाही आवडत-
अच्छा मग तुम्हाला काय आवडतं?
मला आवडतं तिखट सर्व पण पुरण पण गोड गोड गोड काहीच नाही आवडत मला स्विट मध्ये काहीच नाही
अच्छा म्हणजे गोड म्हणून आवडत नाही का ते तुम्हाला अस तुम्हाला जास्त करून तिखट अच्छा ते तिखट पदार्थ आवडतात
पुरण टाकुन आवडतं मला
हा
अच्छा बर बर आणि काय काय बनवता सांगा तरी
मी चायनीज बनवते पावभाजी, मिसळपाव
अरे वा चायनीज पण बनवता, का मला नाही येत हो चायनीज बनवता सगळं,
चाललं ना मी रेसिप मी तुम्हाला रेसिपी सांगते चायनीजची तुम्ही बनवून बघा
नक्की नक्की आवडेल मला उलट शिकायला चालेल चालेल सांगा तरी काय शिकवतं मला
चालेल चायनीज आज तुम्हाले चायनीज मध्ये मी नूडल्सची रेसिपी सांगतो.
हा चालेल चालेल नूडल्स आणि हे पास्ता वगैरे पण तसच करतात ना
पास्ता नॉर्मली थोडं वेगळे करता
हो का अच्छा हा.
आपण पास्ताची उद्या घेऊ आज तुम्हाला मी नुडल्स सांगते.
चालेल नक्की नक्की एक एक दिवस एक एक पदार्थ शिकते सगळं एकदम शिकली तर काहीच येणार नाही मला कर
बरोबर आहे ना तुम्ही एक शिक मी तुम्हाला एक सांगितले की तुम्ही एक ट्राय करून बघणार तुमच्या ती लक्षात राहणार.
बरोबर ना नाही तर गोंधळ होईल माझा सगळा हा बोला बोला.
मध्ये मार्केटमध्ये नूडल्स पॅकेट रेडीमेड पण मिळतं
हा.
मग आपण घरगुती गहू देऊन पण बनू शकतो.
अच्छा ओके.
आपल्याला घरगुती पण अशे रेडीमेड घेतलेले पण ते काय अ हाय हायजेनिक नसता ते चांगलेच असता हरकत नाही.
हा.
केट आपल्याला पॅकेट घेतल्यानंतर ते आपल्याला गरम पाणी अ कडाईमध्ये पाणी ठेवायचं उकळत त्यात थोडं मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर थोडं नॉर्मली एक टीस्पून तेल टाकायचं आपल्याला.
अच्छा तेल टाकायच हा.
हा तेल टाकल्यानंतर आपल्या ते नूडल्स थोडे तेल त्या पाण्यावर सोडा पाच दहा मिनिटं आपल्याला उकडल्यानंतर ते चाळणीमध्ये घेऊन थंड करायचे कारण ते वाफवलेले असल्या त्यामुळे ते चिकट होतं असं. ल्यानंतर ते ऑटोमॅटिक थोडे मोकळे मोकळे होतात अहो
हा
नाही ते थंड झाल्यानंतर मोकळेच होणार आहे.
हा हा हा.
. भाजीतलं जे काय आवडतं ते घ्यायचं मग टोमॅटो, सिमला मिर्ची, ऑनियन याचे याचे छोटे-छोटे तुकडे तुकडे करून तुम्ही त्यात कांद्याची पाती ऐवडा जे काही आवडतं ते टाकू शकता.
अच्छा! भाजी कुठचीही चालते म्हणजे.
भाजी हा नॉर्मली कुठली जी आवडेल ती आपल्याला.
हा.
ती घेतल्यानंतर छोटे-छोटे कट पिस कट करून आपल्याला फोडणी द्यायचीय तेलमध्ये फोडणीच्यानंतर आपण टोमॅटो सॉस, ग्रीन चिली, रेड चिली आं त्याच्यानंतर अं चायनीज मसाला येतो नूडल्सचा तो टाकायचा. त्यानंतर आपले जे अ नूडल्स आपण वाफवून घेतले थंड करून ते टाकणार आपण. दोन दोन तीन मिनिटं फ्राय करून त्याला एक वाफ द्यायची
अच्छा!
वाफ दिल्यानंतर आपले नूडल्स रेडी.
अच्छा! पण मग जे भाजी आधी आपणं कट करून घेतलेली आहे ती जी तेलावर आदी परतून घ्यायची का? पण फोडणी
हो फोडणी दयायची आपण नॉर्मल फोडणीमध्ये आपण जिरे मीट मिर्ची मोहरी जिरे तेल. त्याच्यानंतर मी
अच्छा मोहरीर वगैरे पण टाकायची मोहरी जिरं पण टाकतात. का त्याच्यात अच्छा बर बर.
भाजीसारखी फोडणी द्यायची आपल्याला कोरडी हो आणि त्या फोडणीमध्येच ते आपल्याला सॉस टाकायचे असतात.
अच्छा बरं बरं. आणि आणि सॉसमध्ये कुठचे टोमॅटो सॉस आणि काय टाक.
सॉ टोमॅटो सॉस रेड चिल्ली ग्रीन चिल्ली.
अच्छा अच्छा हे सगळं थोडं थोडं टाकायचं.
हो थोडं थोडं टाकायचं.
हम्म आणि ते भाज्या वाफवून घ्यायच्या.
नाही वाफवून नाही नॉर्मली फ्राय करायच्या थोडा कच्च्या कच्च्या पाहिजे असं.
हा एकदम शिजवायच्या नाहीत अच्छा.
एकदम नाही शिजवायच्या का?
बरं बरं आणि मग.
करायला पण सोप आणि खायला पण चविष्ट आहे.
हो नाही घरच असेल तर अतीच उत्तम ना आपण केलेलं बाहेरच्या. काही भरोसा नाही ना हो. काही सांगू नाही शकत त्याच्यात ते काय काय घालतात काय करतात असं. तेल कुठचं वापरतात आपल्याला कल्पना नसते ना आपण घरी कसं सगळं. व्यवस्थित चांगल्यानी चांगलं हे तेल निवडून हे करूनच वापरतो ना. आपण हा त्याच्यामुळे छान छान.
आणि आपण कसं आता आता. नेटवर्क युनिटीमुळे आपण सोशल मीडियावर बरेच काही. रेसिपी शिकू शकतो.
बरोबर ते तर आहेच. पण ते कसं असतं प्रत्येकाची एक एक खासियत असते.
बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण स्वतः घरी तयार करून खातो ना.
केव्हा ही ते उलट सगळ्यात चांगलं त्याच्यात आणि आपण ते सगळं घरच्या बाईनी ते व्यवस्थित. तीच सगळं असं प्रेमाने. आपलं जीव ओतून त्याच्यात हे केलेलं असतं घरच्यांना बाबा आवडावं सगळं चांगलं मिळावं ह्या. केलेलं असतं.
ब्लांक ऑडिओ
तस बाहेरच मिळत नाही ना त्यामुळे त्याची टेस्ट आणखी एक वेगळीच लागते व्यवस्थित ह्या नी बनवलेलं असलं की आपण आपल्या माणसांसाठी बनवत असतो ना असं य ते ह छान छान आणि उता उद्या मला दुसरी रेसिपी सांगा मग पा त्याची हा अ नक्की सांगा आणि काय बाकी तुम्हाला तिकटामध्ये काय काय आवडतं.
तिकट मधेमला सर्व आवडतं. ह आपण नॉर्मली आपली घरचे वरची भाजी पोळी. अ आंबे मसाला खिचडी
अच्छा ह हा ह ह छान छान.
मसाला खिचडी तस कस प्रत्यकाची फेवरेटच असते.
ह वेगळी आहे का हे म्हणजे काय करता मसाल्या खिचडीसाठी
आपला मसाले भात.
हा मसाले भात अच्छा अच्छा बरोबर फोडणीला टाकून ते सगळं हे घालून बरोबर हा तुम्ही बहे बघताय ना टायमिंग टायमिंग बघताय ना
तर याजून आपले वीस सेकंड तीस सेकंड दाखव
हा नाही हरकत नाही माझ्याकडे नाहीये घड्याळ म्हणून मी म्हटलं की तुम्ही बघताय ना असं
नाही आपल्या मोबाईलवर टाईम येतो ना
हा पण हाय आपण हे करतो तेव्हा ते स्पीकरवर टाकू शकतो का हा कॉल नाही ना
अ नाही नाही नाही
हा तेच म्हटलं कारण त्यामुळे
इथे फक्त आपण उचलू शकतो आणि कट करू शकतो इतकेच य त्यात
हा तेच तेच त्यामुळे ते कळत नाही ना वेळ ह का हरकत नाही चालेल पण उद्याला हो बाकी ठीक मला उद्याला नक्की सांगा पाचत्याची रेसिपी
ह तुमला पाचता सांग ते मेहमी सह सांगते मी ते तुम्हाला पाचता म पण पावभजू ते सांगत
नक्की नक्की सांगा हा
अजून तुम्हाला तुम्हाला जे काही आवडतं ते ती रेसिपी माझ्याकडून मी कशी बनवते ते सांगाल तुम्ला
आवडेल उलट मला ब बनवायला तसं ऐकून
चांगलं चांगलं य चांगलं य करते मग ओके थँक्यू तुमच्या बोलुनचांगलं वाटलं
्यू धन्यवाद ह मी आता एक दोन मिनिटात लावते हा तुम्हाला
हो
हा हा चला
बाय.